आणि बघत बसल्यास कधी करणार ते दोन्हीकडे बघत बसायचा ह पूर्ण होत्या हल दी दिलामंतु वा दोन्हीकडे बघत बसून जायका पूर्ण होते
हा ते बघायलाचय टास् आलेला अ जरा टेन्शन येते हो आग मला एक एकच कॉल एकच टास्क करायचं तर मला काकींना ना मी सकाळी म्हंटल कधी पूर्ण व्हायचं
हम् हम आता झाले असेल निम्म दहा झालेच की तुमचे
नाही सात त्यांना एकच कॉल झालाय ओ आणि एक डिस्कनेक्ट झालाय
हा एक डिस्कनेक्टिंग झालाय.
तीन कॉल अजून त्यांना करायचे आहेत.
हम् हम् त्यांचा मला बी मेसेज आलाय कॉल करू काय म्हणुन?
कधी आलाय?
हम्म हम्म.
हे आमचं साठ कधी व्हायचं सांगा? तुमच्या आता माझा दुसरा कॉल झालाय. आणि मम्मीचे पाच आहेत.
होतय होतय कसं पन आ
मम्मीच्या हेच्या वरून
अ तुमचा आधी पूर्ण करा आणि मग मम्मीचं करा. असं करा.
हम्म. तुम्हाला थोडे माझे मी त्या नंबरवरून सुद्धा करतो. मिस्टरांचं पण आहे ना तुमच्या?
आहे की मिस्टरांचं आहे अजून एक आहे.
हा हा.
हम्म करा की.
हा करतो.
मी पण करणार आहे.
हा हा करा करा. म तुमच्याकडे ते हे वाप रत्यात काय कुथिंबीर सारखे ते अनेक असतय बघा ते
आळू हा.
कोथं हेज्या कोथिंबिरच्या वड्या कशा करताय तुम्ही?
कोथिंबीरच्या वड्या होय? कोथिंबीर बक्कळ घ्यायची आणि त्यात जिरं ओवा, तीळ आणि मीठ आणि जरा मसाला टाकायचा. गरम मसाला आणि त्यात थोडस डाळीच पीठ घालायचं आणि कोथिंबीर बक्कळ घालून असं मळायचं मळून आहे ना अ असं अस त्याच गोल गोल गोळ करायचं कोण असं ह्याला थापतय् ताटलीला
हा हा.
तसं पण थापतात किंवा असं गोल गोल गोळ केलं की ना एक रोल करायचा असा. आ आळूवडीचा कस रोल करतोय ना तसं.
हा हा.
आणि कढईमध्ये पाणी उकळत ठेवून त्यावर ते मोदक पात्र ठेवायचं आणि त्यात ते ठेवायची वडी असं लांबडी केलेलं ते मग एक, दोन होऊदे मग ते वाफवून घ्यायच.
हम.
आणि कट करून ते तळून घ्यायचं असं करत्यात. हा तळत्यात आमच्याकडे तळायचं ते अळूवडी पण आमच्याकडे तळत्याात. ते पण हा ते पण तळत्यात. आणि एक-एक जण आळूवडीला आहे ना अ तीळ आणि जिऱ्याची पहिला अस आळूवडी करत्यात सगळं ते मिश्रण तेन लावून वाफून घे त्यात आणि नंतर मग अ ते कापत्यात आणि कापल्यावर तेल जरा जास्त ठेवून तळत नाहीत त्यात जिरं आणि तीळ टाकत्यात आणि ते त्यात ती वडी अ म्हणजे हलवून घेतात परतून घेतात गरम करून हा म्हणजे ती भाजी आळूची भाजी अस. खरं ते तळलेलं आणि त्यात फरक राहतयच ना.
होय तळलेलं जरा चवीला लागतया.
हा आम्ही तिकड तळूनच इथं पण तळूनच करत्यात आणि ते हे माहिती आहे का ओ काय म्हणतात त्याला? भजी भजी कशाच करतोय की आपण त्याला काय म्हणायचं.
पालकचे.
अ नाही पालकच करतय गोसावळ-
हा गोसावळ हा.
हा हा आमच्या तर काकाना ते गोसावळ्याच भजी आवडतात सारखं असते. तीस रुपया ला पावशला असल. तरी ते गोसाळा आणतात ते काकी कसं करतात ते खरडा घालत नाहीत पिटात. आपली ही साधी चटणी घालतात.
हा.
मसाल्याची चटणी मसाल्याची चटणी जिरं ओवा जिरं ओवा. आणि सोडा मीठ. आणि पीठ पाणी एवढंच आणि हा त्यात चढयचं आणि ते चिरायचं बारीक.
हा
टाकायचं ते काळं पडते म्हणून मीठ टाकायचं लगेच आणि एक एक एक घेऊन तळायचं. छान होते त्याच पण फक्त तेल तेल जरावडते ते. आणि आपलं हे ज भजी असतात ना कायवर बटाट्याच. तेल लवडता येते आत ते वल्ला असल्यामुळे तेल वळून घेतता येते.
येते काय खरं असं म्हणतात की जेरायची पुड घालायची म्हणजे तेलवडत नाही.
जिऱ्याची पूड करून काय.
हा जिऱ्याची पुड करून घालायची म्हणजे तेल वाढत नाही जास्त. हम् कांदा पाजे कशी करताय तुम्ही
कांदाभजी म्हणजे अजून असं कुरकुरीत परफेक्ट मला जमतच नाही. ते कधी तर असं मऊच होतय कधी हेच होत. ते कांदा असा लांबडा चिरतोय.
हा. आमची मम्मी कशी करते सांगा कांदा म्हजे
हा.
कांदा चिरत्या आणि त्याला मीठ लावून कनी दहा मिनिट अे झाकून ठेवत्या.
अचछ हा.
हा आणि त्या कांद्याला पाणी सुटते त्यात वर्ण पाणी घालीत नाहीती त्यात. कांद्याला जवढ पाणी सुट क नाही त्या पाण्यातच ते पीठ घालतय तेवढंच हा. मग जास्तीत पीठ घालायचं जास्त कांदा चिरत असेल ते काय मी अजून केलेलं नाही सोडत अससं कधी. कर मम्मी आमची करतीया आणि चटणी मीठ सोडा. असं कोथमीर घालून का नाही मग ते तळत्यात खरं आहे तेवढ्या पिठात ते कालवता.
हा म्हणजे ते झाकून ठेवल्यामुळे त्याला पाणी शक्यतो कांदा भाजी करताना वरून पाणी वापरायचंच नसतंय. कांदाभजी म्हणा कोबीचं भजी म्हणा.
हा कोबीज ला कसं पाणी सुटल.
अ असे अ कोबीला सुटते की पाणी. मीठ घालून तसं झाकून ठेवलं ना कोबीला पण पाणी सुटते.
कोबीला मी पाणी सुटत.
सुटते की आहे.
कोबी भाजी केलेली नाही कोबीच आवडत नाही मण कोबीची भाजी कधी करराची.
हा हा मी मध केलतो मला खऊ वाटाल त कोबी म्हजी आणि आम त्या डाळीच पीठ संपलं होतं म्हणून मी काय केलंत गव्हाचं पीठ आणि शाळवाचं पीठ घालून केलतं. आणि आणि त्याला हे केल तर काय बरं सॉसच्या पुड्या समोस आणलं की सॉसच्या पुड्या असतात नाही घरात.
हा हा.
मग ते सॉस लाून खाल्लं होतं म्हणजे मंचुरिय वाणी तरी पण जरा. वेगळंच लागल हे पाहिजे अन् ते
मक्याचं पीठ असतय ना आपलं त्याच बी भजी चांगले होतात.
होतात काय मका काय आमच्या असतात ते दलायला पाहिजे मग.
हा मक्याचं कॉर्नफ्लावर पीठ होतंय ना तयार तेच म्हणजे आमच्यात परवा उम्म ढोरासने भरडून आणायचं म्हणून दळून आणलं होतं पीठ. मग त्यातले थोडे पीठ. त्याच असे चाळून केलंत कोण म्हंटलं होते चांगलं म्ह तर मस्त झालतं. हम्म मक्याच्या पिठाचा. मका असल्यामुळे ते दळून घेतलं होतं हो ह्याला जनावरासनी घालायसाठी.
होय मक्याची भाकरी खातात आमच्याकडे पण खातात.
अ आम्ही करीत नाही सोडा खरं एक एक जण करत्यात.
जरासं गोड लागतात ना त्या.
गोड ते स्वीटकॉर्न असलं क नाही गोड लागत्यात. आणि साधा आपला मक्का असला तर का नाही गोड लागत नाही.
लागत नाही काय आम्ही एकदा जवळून म्हणजे आमचं लग्न व्हायच तर त्या आमच्या आत्तीनं दळून दिलंत तिकडनं ते भाकरी अशा गोड होत होत्या.
होत होत्या का हा ते स्वीट कॉर्न असल्याने गोड लागतंय त्या. आणि साधा मका असला की त्याच गोड लागत नाही मग ते असं नॉर्मली. परत त्याची भाकरी पाणी घ्यायला लागत नाही असं पीठ चिकाट असतय चपाती .
हा म्हणजे आपल्या बाजरीच्या ह्याच्यागत बाजरीला पण उतवणी लागत नाही.
हा आपण आता आमच्यात बाजरी बाजरीच झालंय आता आठवडा झालं हा या नॉर्मल पाण्यात. ते आहे ना मळलं तरी अ छान होत भाकरी पातळ. जरा मीठ घालायचं अ जरा हळद घालते कलर साठी. आणि एका ताटलीत असं अ तीळ घ्यायचं साईडला आणि तिळ लावून त्या भाकरी करायच्या म्हणजे खालना वरण त्याला तिळ लावायचा आणि मग थापायची भाकरी.
हा हा हा संक्रांतीच.
संक्रांतीचे आणि जर आपल्याला जरा खडंग पाहिजे असलं ना दळताना त्यात एक किलोला एक किलो तांदूळ घालायचं कडंग होत भाकरी तांदळांन.
हा कडंग होत्याात का?
हा.
मक्याची भाकरी अशी मऊ होते, चपाती कती मऊ होती.
खायला हा खायला बरं पडतेय ती म्हणजे जास्त चावायला लागत नस हा.
हा हां लागत नाही.
मऊ होती अशी भाकरी त्यांची.
हा. हा हा कर्नाटकात आहे ना असं ढवळ जेऊन त कार मसला ना बाजरीची भाकरी मक्याची भाकरी अस. चपाती ती म्हणजे त्यांची तिकड पद्धत आहे हा आपल्या इकड कसं. चोरटीला त्यांना भाकरी अस की बाजरीची तस. मक्याची भाकरी असत्या नंतर हि जी भाकरी आणि तिकड लयमोट तीकड ढवळे जाेऊन कार्यक्रम तिकडे मोठ्ठा आसतय. चपाती म्हणा अ वांग्याची भाजी ह उसळ अस. त्या दोन प्रकारच्या मुगाची उसळ किंवा मटकीची उसळ दही, दहीबरोबर चटणी असते, शेंगदाण्याची किंवा ती जवसाची, कारळ्याची, लोणच असते. य, गोड मध्ये कोण खीर करतय, कोण जिले बि लाडू ना तर मग आपला पायसा, म्हणजे हे शेवाळ्याची खीर शिर खू खुरमा सारखे ते असतय आणि चपाती, भाकरी
हां.
आणि भात, आमटी हे आणि वेगळं आणि आता तर लग्नात काय करायलेत? फालूदा ठेवायल्यात लगनात हा आता परवा मी मामा कड गेल तो लग्नाला गेलतो, फालुदा होता. हा फक्त ते बफेपद्धत आस त्या सारखं जाऊन, उठून अ आणनू वाटत नाही ते.
हां.
हां आणि आमचं बाळ सोबत होत, म्हणून मी काय दोन वेळाच वाढून घेतलं ते
हम्म.
फालुदा होता खरं. आ फालुदा होय. फालुदा, चपाती अ, पनीर ची भाजी, मुगाची भाजी होती आणि भात, आमटी, पापड होत.
होत ना.
हा परवा आम्ही मामाकडे गेलतो ना, तेव्हा गेलतो लग्नाला, मावशी घेऊन गेलती, आमच्या पाहुण्यातलंच कोणाच तर होत, आता पण भावाच हाय मावस भावाचं लग्न.
हां.
चूलत मावस भावाचं, म्हणजे आमच्या मामींच्या
हुं.
ओ म बहिणीच्या पोरग्याच हाय खर च्या आतलेच आहेत ना, मग ये म्हणल्यात लग्नाला खर, इथनं तिथं जाऊन परवडत नाही ते.
हा हा.
आता कपडे तेन काढल्यात बघ, किती तारीख काय तर हाय वाटत लग्नाची
हां.
हा
हां.
हा.